आवाज?
हो ताई येतोय, काय करताय तुम्ही?
काय नाही बस मजेत
अच्छा
हा हा हा
अ चहा पाणी वगैरे झालं असल नाकाळीच ना
झालं लं झालं लं
अ मी जस्ट पेपर वाचतत होते तर बघितलंस एक न्यूज होती आणि ती रीड करून जरा वाईट वाटलं की अजूनही म्हणजे शत्रीभ्रूण हत्ये बद्दल होती ती की अजून एक रॅकेट चालू आहे जिथे म्हणजे प्रिय ते डॉक्टर्स वगरे पण मत करता आणि जे गर्ल् चाइल्ड असतं त्याला बोट वगैरे करतात ते असं तर ते बघून जरा खेद वाटलं की अजूनही अ एक सग शतकात जपतोय आपण आणि हे असं ऐकायला मिळ नाही का महिला कुठेच कमी नाही तरी असं काहीतरी न्यूज वगैरे एरज मध्ये
अॅक्च्युली युपी बिहारकडे ही गोष्ट जास्त घडते त्या मनाने आता आपल्या इकडे बऱ्यापैकी प्रमाण कमी झाले त्याचं
सब प्रमाण आहे हेच मुळात वाईट आहे मला असं वाटतं नाही का म्हणजे ते प्रमाणच नासाावं म तरर मुलगा असो मुलगी असो लोकांनी सगळ्यांना प्रेमाने क्सेप्ट करायला पाहिजे पण मुली म्हटलं की तिचा तिर कार आणि मुलगा म्हटलं की जय जय कार हे एक फार चुकीचे कन्सेप्ट आहे समाजात हच्
लोक सुशिक्षित असणे म्हणजे काय याचा अर्थ एकदम त्यांच्या सोयीनुसार लावून घेतात
हो
स्वतःही जगणे आणि दुसऱ्यालाही जगवणे ऍक्च्युली ही वृत्ती पाहिजे म्हणजे मग इथे असं कंपॅरिझन येत नाही बा मुलगा मुलगीचं असं
बरोबर आहे ना
हम हम ह
आणि का म्हणजे करावं तरी का आज मुली कुठल्या क्षेत्रात तो कमी असं ऐकलं की त्या क्षेत्रात मुलगी नाहीे असं नाहीच आहे ना आणि तुम्ही रिझल्ट वगैरे जरी बघाल तरी पहिले ते दहावी मोस्टली शाळांमध्ये मुली टॉपर असतात बाकी गोष्टींचा जर विचार कराल आईवडिलांची काळजी घेणं असो किंवा काय मुलगा कस लग् झा क त्याच्या लाईफ मध्ये बिझी होऊन जाते पण मुलगी जी असते तिचा ओढा काय आईवडिलांकडे असतो
जास्त बरोबर आहे ना
प्रत्येक गोष्टी म शिक्षण असो काहीही असो मुली प्रत्येक ठिकाणी पुढे आणि तरी मुली नको य लोकांना मला ते वाईट वाटत आता आम्ही दोघी बहिणीच आहे तर म्हणजे लहान म्हणजे आम्ही एक गावातलं मी छोट्या गावातलं बिलॉग करते तर तिथे बऱ्याचशा महिला मग भाऊ नाही का तोमला भाऊ नाही तुम्हाला असं ऐकलं की काय हंय भावा मला आणि कंप्लीट आहे ना दोघी आहे. एकमेकांसाठी माझ्या मम्मी पप्पांना नाही गरज वाटत मुलाची, मी का असं विचार करताय की भाऊ नाही. आणि त्यांना जास्त खंत वाटते आमच्यापेक्षा त्यांना खंत वाटते की आम्हाला भाऊ नय, तर म ते फार खटकत असतं का हा प्रश्न केला जातो. सारखा,
हम्म हम् हम्म समाज, विचारसरणी प्रत्येकाची वेगवेगळी,
हो आणि मला माझ्या आई वडिलांचं कौतुक वाटतं म्हणजे मी बरेच जण बघते ना त्यांच्या सोबतचे तर प्रत्येकाने नाही का, असं दोघी मुली झाल्या मग तिसरा मुलगाही होऊ दिला किंवा तेव्हा असं माझ्या मम्मी पप्पांनी दोघी मुली, म्हणजे डीसजन घतला की नको दोघी मुली आहेत आता, आपल्या आणि त्यानंतर ते आता पण म्हणजे हॅपपी येत. आहीत दोघी, ट्राय करतो की त्यांनी जसे डिसिजन घेतले. त्याच्यावर कधी त्यांना रिग्रेट तर आम्ही दोघी कायम त्याच प्रयत्नात असतो. त्यांची काळजी घेणं असेल किंवा
आहेत भरपूरसेे आहेत असे लोक की, ते अशा ह्या विचारसरणीला उलटवून लाव नारे,
हो बदलत चाललाय हळूहळू पण स्टीलील आहेत, काही लोक तसे नाही का.
ते आहे त, पूर्ण प्रत्येकाचीच मानसिकता नाही, बदलली जाऊ शकत.
हो आणि गव्हर्मेंट पण,
हो गव्हर्नमेंट पण ट्राय करत. बेटी बचाओ बेटी पडाओ अस अभियान घेऊन ते, जोपर्यंत लोक, लोकांचे विचार नाही बदलणार, तोपर्यंत त्यांनी किती प्रयत्न केले तरी म्हणजे ते असफलच राहतात.
हा तेसर ना,
होम् तुमच्याकडे आहेत का असे विचारांचे काही लोक!
दिसतात आजूबाजूला म्हणजे, काही असे पण दिसतात जे हॅपी आहेत. आणि, म्हणजे काय काच्या तोंडात लिटरली असशा असतात की बरं झाल आम्हाला मुलगा नाही असं.
हम्म हम्म
काय काय फॅमली अश बघितल्या आहेत. किती मुली हो, दिल्यानंतर त्यांनी मुलगाच होऊ, त्याच्यासाठी त्या त्या लेडीची, इतकी फरफड झाली शरीराची म्हणा, किंवा मानसिकतेची मना म्हणजे असे बघितले, की मुलींमध्ये पण खुश राहणारे पण असे बघितले की त्या म्हणजे अ, स्त्रीला किती त्रा,
अच्छा हा आणि आता असशे केसेस बऱ्याच. बघायला मिळतय कि ते मुलं झाल्यानंतर रिग्रेट करताय, नाही का मुलं मोठी झाली आहेत. ते आता लक्ष देत नाहीयेत तर तशाही बऱ्याचशा केसेस आहेत.
बरोबर बरोर म्हणजे लिटरेल तोंड शब्द येतात की नसत दिला तरी.
हा हा असं पण बोलणारे आहेत, आता नसत जन्माला आला तर,
दोन्ही प्रकारचे लोक अनुभवायला मिळतात आपल्या आजूबाजूला
होम
अस स
अच आणि सध्या गावाकडे वगैरे नाही का. अ असं मुलं फार व्यसनांच्या आहारी जाता आहेतेत किंवा बाकी गोष्टी असतील. तर तस. च मुलींचं प्रमाण म्हणजे आता मुलीही करतातच कि आपण म्हणतो का कुठल्याच गोष्टीत आलेलेत मुली सारकाच असेलच ना आपणन नाकारू नाही शकत पण प्रा जे आहे ते मुलींच ये एज कम्पेअर टू मुलं फार कमी आहे.
हूं हूं हूं हूं हूं
तर गावाकडे वगैरे असं मुलांचं फार टेन्शन आहे सध्या मी बघतय माझे काका काकू. किंवा नात्यातले जे कोणी असतील त्यांना मुलगा आहे ना ते टेन्शन घेतात की हा बाहेर गेला ला असतो लेट येतो तस मुलिंच्याबाबतीत मुलिंच्या आईवडलांना अस काही टेनशन नाही. की तिची बाहेर जाईल व्यसन करेल ह्या गोष्टी सगळ्या
बरोबर आहे.
हम्
जनजागृतीमुळे शिक्षणामुळे भरपूर फरक पडलाय पण तरी आता.
हो. बऱ्यापैकी जुनी जुनी जी पिढी आहे जनरेशन म्हणजे म्हणजे आ जी वगैरे अजूनही त्यांचे आहेत तेच विचार अरे पहिली मुलगीच झाली का आता दुसरं मुलगा झाला तर बर होऊन जाईल असे डायलॉग अजूनही त्यांच्या तोंडून मीळतच ऐकायला. आणि कधी कधी असं वाटतं की महिलाच जास्त ह्या गोष्टींना म्हणजे हे करतात नाही का सपोर्ट पण करतात लेडीज.
त्यात
हो ते आहे लेडीजच
नाही येत कधी कधी ना एखा एखाद्या महिलेला एखद्या पुरुषानी खूप सपोर्ट केलेला असतो.
हो हो.
खेचणारी तिला मागे एक दुसरी महिलाच असते.
हो काही जुन्या अशा आपण रूढी परंपरा जरी बघित महिलाना त्रासदायक आहेत जस की पदर वगैरे घेणं. आता तर झालंय बऱ्यापैकी कमी पण तरी ज्या ठिकाणी चालूये ती थ ना लेडीजच एखादी सांगली तू पदर घे एखादा पुरुषन येऊन जनरली की तू पदर घे किंवा काय पण लेडीज असतात ना ती पदरच घेत नाही असच कर नाही अस तिच्याबद्दल बोल जाणार किव्हा तिला पण आ सांगितलं तल जाणार कि पदर घे वैगेरे तर महिलांचं ब गोष्टींना कारणी भूत हे महिलांचे विचार बदलले तर तरी
बरोबर फरक पडेल बरोबरये.
हो आणि आताची जी जन ती शिक्षणामुळे म्हणा किंवा काय ते एक छान होतंय कि ती पुढे हरलेल्या विचारांची आहे थोडी. कि ती ह्या गोष्टींना वगैरे एवढं मानत नाही तर त्या तो बदल आता अजून एक घडेल.
बरोबर बरोबर. विचार बदलले ना की भरपूर परिस्थिती बदलते.
हो.
आसं.
आणि जसे जसे म्हणजे विचार बदलत राहतील हळूहळू जनरेशन जशी पु किंवा शिक्षणाचा प्रभाव जास्त पडेल तस तस अजून म्हणजे होईल बदल होईल सगळ्याच गोष्टींमध्ये हो थोडाफार आहे अजून जुला म्हणजे वीस कड आप अ भूणत्य असेल किंवा बाकी गोष्टी पटरती असेल पुरुष प्रधान संस्कृतीत आपण जे जगतोय ते अजून वीस पंचवीस टक्के ते म्हणतायला आहे तर त्याच्यात पण पडेल फरक
बरोबर बरोबर
अच्छा काय बोलाव बर्याच पडतो
झालं आता थोडच रा
हो एक दिवस तर मी तीन चार साला कॉल केले होते त्यानंतर मला पूर्ण असं हेडक सारखं फील होत होतं त्याच्यानंतर म्हटलं कमी करूयात जरा ठीक आहे एक दोन ठीक आहे
आणि कस आहे आपल्या आपल्या सोयीनुसार अवेलेबल अ नाही राहत ना पुढचा पण
हो
त्यामुळे मग आपल्याला आणि आपल्याला कॉल करण्याशिवाय आणि बाकीच्याची स्वयंपाक पाहण्याचीि वेय त्यामुळे असा प्रश्न पडतो कराव की नाही हम्म हम्
दाई छान वाटलं बोलून घ्या तुमचं स्वयंपाक बाकी असेल करून
हो ना हो ना हो ना चालेल चालेल चलो बाय बाय हां हां